हाय ' स्नेहा '.
हॅलो.
हॅलो, आवाज येतोय?
हा हा येतोय.
अच्छा! हो हो क्लिअर आहे, क्लिअर आहे. का काय चालू आहे मग, तुझ काम झालं सगळं.
हो कामच आवरून बसले. टास्क करावे म्हटले म्हटले.
अच्छा अच्छा जेवण वगैरे सगळं बनवून झालं.
हो हो झालं.
अरे वा, चांगलंय मग काय आज काय स्पेशल बनवलं मग.
आज आज केली उसळ आणि धपाटे केलेत.
उसळ आणि धपाटे.
हो दही दपाटे असतात तसं कॉम्बिनेशन पण आमच्या घरात आवड ते उसळ वगैरे असं
अच्छा, म्हणजे कशाची उसळ बनवली.
चवळीची.
अच्छा चवळीची उसळ आणि त्याच्यासोबत कशाचे धपाट ते म्हणजे भाजणीचे का?
हा म्हणजे सगळे पिठ मिक्स करून असं. आ गव्हाच ज्वारीच
हम् हम्.
काय ते आपले हरभऱ्याचे डाळ, तांदूळ.
अच्छा! म्हणजे तू स्वतः बनवते का पीठ का विकत अनतेस.
नाही नाही घरीच दळण चक्की आहे ना, मग त्याच्यावरच करतो.
अरे ग व्हेरी गुड हा, हे चांगलं आहे. ताजं ताजं पीठ मग अगदी
हो. तास त म्हणजे जेव्हा जेव्हा करायचं असेल तेव्हा करता येतील ना आपल्याला जास्त दिवसाचा असं नाही.
अच्छा आणि त्याच्यात आणखी काही टाकते का का फक्त अशी धान्यच.
हा धान्यच पीठ मिक्स करून. त्यात आपला मसाला वाटण तयार करायचा वेगळा असा मिरची अ तीळ वगैरे जिरे, लसून, अस सगळ मिक्स वाटण करून ते मग त्यात मिक्स पीठात मिक्स करून ते माळून घ्यायच. कनिक करायची.
हो.
ह् मग त्याच थापायचं आपल्या रुमाल अस तोय आणि रुमाल किंवा सुती कापड,
हा, हां.
त्यावर थालीपीठ करतो त्या टाईप मध्ये.
अच्छा हो नाही धपाटे मध्ये शब्द माहिती हे कारण माझी मम्मी तेच आम्ही हसायचो तेव्हा हे धपाटे काय, धपाटे बन
हा ते असत थापून करावं लागतं ना आणि वर अस तव्यावर रुमालानेच टाकायचं.
बरोबर, बरोबर. पण मग अ तू म्हणजे भाजणी नाही बनवत म्हणजे एकत्र धान्य भाजून मग त्याच पीठ करते असं नाही करत ना?
हा हा भाजूनच की, भाजूनच.
अच्छा, अच्छा नाही म्हणजे काही लोक लोक काय करतात फक्त पिठं मिक्स करतात वेगवेगळे आणि काही लोक धान्य भाजतात. मग त्याची भाजणी बनवतात तसं करते तू
हा भाजणीचंच पीठ असं
हो अच्छा, अच्छा म ते भजताना त्याच्यात काही टाकतात का ग धने, जिरे असं तेव्हा पण टाकतात का?
हो हो टाकतात ना.
अच्छा.
आवडनुसार असे बडीशेप वगैरे टाकतात. काही जण असं गुळ असं आपण कणिक करताना गुळाचं पाणी वापरतात.
हा हा हा अच्छा, अच्छा गोड बनवतात ना?
हा नॉर्मल म्हणजे जास्त गोड पण लागत नाही असं.
हो अरे वा चांगल आहे हे तर बरं म्हणजे पटकन, पटकन बनवायला चांगलं आहे ना?
हो जम चांगलय पटकन.
हम्म आणि त्याचे वडे पण बनतात ना भाजणीचे?
हा म्हणजे कधी ट्राय नाही केले ऐकून आहे मी पण, पण ट्राय नाही केली आतापर्यंत.
हम्म, कारण मी काय झाल होतं एकदा रेडीमेड भाजणीचं पीठ आण आणलं होत कारण मला तर हे सगळं जमणार नाही भाजून भिजून पीठ बनवायला रेडीमेड आणलं होतं. तर बनवलं मी पण मला एवढं काय त्याच टेस्ट लागलं नाही म मी त्याचे वडे बनवून टाकले होते. तो वडे चांगले झाले होते पण त्याचे.
अच्छा, नाही धपाट्याला कस आपलं घरच वापरलेलं असं चांगलं असतना.
हा नाही घरचं कधीही चांगलं ग ते बरं. पण आता कसं इथे जिथे मी राहते तिथे एवढं करायला वेळ मेन म्हणजे वेळ नाही. ही फस्ट गोष्ट आणि अह घरात म्हणजे अजून कोणी बनवायला मी एकटीच असते आई पप्पा येत असतात अजून मधून मग मम्मी आली तर ती सगळं बनवते असे सगळे उद्योग तिचे चालू राहतात हा मग
कामानिमित्त बाहेर राहता का?
हा नाही म्हणजे घर आमचं पुण्यात आहे आई पप्पा गावाला वगैरे येऊन जाऊन करत असतात.
हा, हा.
हम्म, तर मेन माझं काम इथेच आहे पुण्यामध्येच आहे मग त्यामुळे तेव्हा मला इथंच राहावं लागत.
हम् राहणं भागच आहे मग.
हो हो तर मग आता मला जे पट पटकन बनेल ते कारण एकदा काम सुरू झालं आपलं असं की माहितीय मग तुला एकदा काम सुरू झालं. परत काय करता येत नाही दुसरं काही. ना तर असं सगळं चालतं मग हो मग मला असं पटकन जे बनल ते बनवावं लागतं. तर अस सगळे शॉर्टकट चालू असतात माझे. काही ना काही काही ना काही पटकन आपलं
तर मग अजून अजून जास्त काही जास्त करायची इच्छा होत नाही ना एकट असल्यावर.
नाही माझं उलट आहे मी एकट्यासाठी खूप व्यवस्थित बनवते. कारण माझं, मला आवडत बनवायला ना तर मी बेकिंग करते माझ्याकडे ओटी जी आहे त बेक,
हा तशी हाऊस असेल तर मग काय हरकत,
हा होस आहे मला आवडत, पण प्रोब्लेम हा आहे की मला एकाच माणसाच जमत बनवायला, दोन तीन माणसंंच नाही जमत अत आहे मला, तर माझी मम्मी मला बोलते एकटी साठी काय काय बनवते आम्ही आलो, तु बन,
अंदाज लागत नाही का?
तर मी बनवत असते तर मम्मी आली म्हण का आईच्याच हातच सगळं ना तेच आवडत, टळू आपल्या नतर आणि ती पण काय खिचन. हा आणि तिचं कसं तिचं वेगळी बनवायची माझी वेगळी पद्धत तर आमच्या किचनमध्येध्ये तिचे भांडी वेगळे आहेत माझी वेगळी आहेत कारण मला वेगवेगळं सगळं लाग, तम्हा ती आली कि तिची भांडी ती काढते मजी म्हण मध बजते असं आहे सगळं,
चांगलंय की,
मग तिचं सगळं मसाला वगैरे पण ती सगळं बनवून आणते मसाले वगैरे, इव्हन जे कांदे असतात ना तर ते पण स्लाईस करून ते उन्हात वाळवतात तिथे? मग इथे घेऊन येतात मला म ते बर पडत अस बि
म्हणजे असे कांदे ड्राय करून का?
हा ट्राय करून स्लाईस उन्हात ते वाळवतात त्यां, काम आहे उन्हाळ्यामध्ये ते मस्त डबावर मला आणून दिलेले म्हणजे पुरतात वर्षभर. जेव्हा तुम्हाला वापरायचे तेव्हा फक्त तळायचे ते आणि वापरायचे असं.
म्हणजे पूर्ण असं पूर्ण त्याचं पाणी हे काढून टाकायचं पूर्ण वाळून घ्यायचं का
हा ती असे स्लाइस करत उन्हटक वाला मग ते चांगले कडक होतात ते.
परतो तेवान वास वगैरे येत नाही असं,
नाही नाही नाही ते ड्राय असतात ना ड्राय चांगले स्टोर केलं तर ते वास वगैरे काहीच येत नाही जनी छान फ्राय केलं तर ते आपल्याला बिर्याणीत वगैरे लाग तो टाकायला बरीचदा बोलतात त्याला
हो हो
तर ते मस्त त्याच्यासाठी तर तर असे खूप काय काय बनवते ती. मग ती लसूणची पावडर बनवते, असच. वाटून मग तेच आपण सांडगे घालतो ना तसं सांडगे घालायचे त्याचे आणि वाळवायचे.
चागलंय कि.
आणि मग त्याची पावडर करून आणते मग माझ्या कडे असं पटकन भरपूर काय असतं बनवण्यासाठी असं.
हम्म, इनस्टंड
इनस्टंड तेच तर ते सगळं तिला माहितीय मग ती बनवून जात असते, माझ्यासाठी मस्त
तेवढ एक बरं पडत असेल ना मग तुम्हाला, लसूण सोलाय ची गरज नाही, काही नाही सगळं तुम्हाला असं भेटतय करून
तेच-तेच. मला ते मं मोठं आणि इथे तसं मिळतं, सोललेलं लसून पॅकेटमध्ये मिळतो म्हणा. म मला कधी वेळ नाही मिळाला मी तेच आणते आणि धुवून वगैरे व्यवस्थित आपलं ठेवायचं आणि वापरायचं.
ह्म ह्म ह्म.
तर ते बर काय म्हणजे इथे बऱ्याच काही गोष्टी अशा मिळतात चांगल्या, की तुम्हाला जास्त वेळ किचन मध्ये नाही घालवायला. पण आवडत मला, म्हणजे काहीतरी आपलं अस फोडण्या बनवाय तिथं ना असं
काय का असे ना, वेगवेगळं केलंय तुम्ही ट्राय.
ट्राय मी काय केलंय माहिती का? अं ब्रेड मी बनवलंय घरी. तर गव्हाच्या पिठापासून तो मी ट्राय केला होता. पाव बनवले होते, केक बनवत असते, रवा केक वगैरे. आणि ढोकळा- ढोकळा पटकन बनतो.
हो पटकन बनतो.
कारण कामानिमित्त मी काही वर्ष गुजरातमध्ये होते, पाच वर्ष तरी. तर
जॉब करत, तुम्ही पार्ट टाइम करता का मग?
नाही फुल टाइम जॉब होता. व्हॉलेंटिअर्स वर्क होतं पण मी अराऊंड पाच वर्ष होते तेव्हा. अं कारण तेव्हा नेमकं कोविड सुरू झालं होतं. तुम्ही अडकले होते इथेच तेव्हा ट्रॅव्हल करू देत न होते ना कोणाला. मग त्यामुळं मला तिथच रहावं लागल होत तसं त तेव्हा, तवा खूप गुजराती डिशेस खूप शिकलं होत मी. ते ढोकळा वगैरे सगळं तिथे शिकलेय मग.
अच्छा.
तेव्हा माझी फ्रेंड होती, एक गुजराती फ्रेंड हे माझी एक तिथे, तर तिने शिकवलेलं. त्यांचे बरेचशे वेगवेगळे पदार्थ ना, तर मुली आम्ही राहायचो एकत्र, मग ती बनवायची वेगवेगळे तिचे डिशेस. तर छान होत असं, असं पण काही गोष्टी शिकलो तिथून. असे वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेले मी, कोल्हापूरमध्ये पण राहिलेय, तर कोल्हापूरची पण पद्धत अस जे तिथलं मसाला
हा, तेवढा एक फायदा हे. वेगवेगळ्या ठिकाणच्या अशा मैत्रिणी असल्या, तर एकमेका जवळ शिकता येतात ना.
हम्म आणि आवडतं मला, वेगवेगळं संस्कृतीचं बनवायला मी काही कोरियन डिशेस पण बघते, ते पण बनवते. काही माझे स्टुडन्ट माझं काम हे हाय, मी भाषा शिकवते. अं हिंदी, मराठी ना जे बाहेरचे स्टुडंट असतात त्यांना, तर काही माझे स्टुडंट आ कोरिया मधले होतेन. त्यांचे पण काही डिशेश मी शिकले होते. असं,
म्हणजे बाहेरच्या असं ज्यांना येत नाही जी भाषा त्यांचे क्लासेस घेेता का?
हो, म्हणजे त्यानं ते इंडियात येतात ना, मग त्यांना इंडियात आले तर, थोडं त बेसिक भाषा माहिती पाहिजे. तर मग त्यांना शिकायचं असत. त ऑनलाईन क्लासेस असतात त्यांचे. मग त्यातले काही स्टुडंट आले होते इंडियात. त ते भेटले होते. तेव्हा त्यांनी शिकवले होते काही डिशेस. मना त्यांची भाषा कळते मला कोरियन लँग्वेज. तो
चांगलंय.
भाषेचा आहे मला म्हणजे ते पण एक वेड हे. स्वयंपाक आणि भाषा दोन गोष्टीचा वेड आहे. त मला कोरियन समजू शकतं. अ जपनी जापनीज चांगलं समजत. त तसं शिकत असते. म्हणजे काही ना, काही ना त आवडतं मला. बघायला वगैरे पण त्यांचे ड्रामास. तराज चांगलं आहे ग म्हणजे असं वेगवेगळं खाद्य संस्कृती शिकायला मिळते ना तुम्हाला.
हो.
नवीन नवीन ट्राय करू शकता तर असंय. त असं चालू असतं माझ प्रयोग. प्रयोग सगळे चालू अस आहेत माझे बरेचसे स्टुडंटचे किस्से आहेत वेगवेगळे सांगते. सागंल तुला मी नंतर कधी ह.
हो हो. चालेल चा
तेव्हा मी आता ह, चल बाय बाय.